नमस्कार! च नमस्कार अ काय त नवीन रेसिपी काय तुम्ही देत तयार केली आहे ती जरा सांगाल की आम्हाला.
हा हा तेवे आ बघ काय माहित आहे का?
हां.
ज्यावेळी कार्यक्रम करतो किंवा आपल्या घरात कोण पाहुणे वगैरे येतात.
हा, हा, हा.
त्यावेळी आपण काय करतो की लोकांना काहीतर नवीन, नवीन काहीत खायला घायचं
हा हा हा हा.
त्यातलाच एक कसय माहिती का ते बी नवीन प्रकार कारे बिर्याणी फुलावा म्हणून मिळतं त्या
मिळतय काय? हा हा ते कसं कसं कसं कसं किती लोकांचं वगैरे करतात काय करता?
नाही आता कसं आहे हे करत असताना ना ऑव्हेज कसं अस आता तुम्हाला सांगू का एका किलोमध्ये एक साधारण सात, आठ लोक खातात ते
हा
हा सा सात ते आठ लोक ते त्याच्यामध्ये त्यांना पोट भरून मिळेल असं होतं मग त्यामध्ये काय असते जेवढं तुम्ही अ तांदूळ घ्या काय
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
तर त्या पट्टीत तुम्हाला नॉनव्हेज मध्ये घ्यावं लागतं मग त्यामध्ये तुम्ही चिकन घ्या किंवा मटन घ्या.
म्हणजे आता एक किलो घेतलं तरी एक किलो चिकन घ्यावं लागणार किंवा मटण घ्यावं लागणार.
बरोबर, बरोबर.
हम्म, हम्म, हम्म.
आता ते करत असताना काय आहे माहीत आहे का हा सिस्टीम कशी दर वर्षी आपण शक्यतो.
हा.
कि आपल्याकडे किती लोक येणार आहेत.
हा.
त्याच्यावर आपण ते अ बजेट करायचं आपलं म्हणजे किती लोक तुमच्याकडं अ जेवायला येणार आहेत मग आपल्याला ते करत असताना त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे मग आता समजा तुमच्याकडे आता किती लोकांचं करायचंय काय करायचंय कसं आहे ते
आता आम्ही जवळ, जवळ दहा ते बारा लोक जात आहेत. ते आता दहा, बारा लोक पणना आता मग मला कसं, कसं मसाला कसा किंवा काय कसं, कसं एक किलो चिकन मध्ये होईल तर चिकन वाढवाय लागणार किंवा काय कराय लागल
नाही साधारणता दीड किलो चिकन लागेल तुम्हाला
दिढ किलो हां
हा दीड किलो चिकन लागेल आणि त्या चिकन मध्ये तुम्हाला राईसमध्ये वेगवेगळे प्रकारचे हे आहेत अह तंदुळा आहे ते
ह.
वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बसुमती आहे. परत तुमच तुकडा आहे इंद्रायणी
ह मग ते बिर्याणी बिर्याणी साठी बिर्याणीसाठी एक तांदूळ असतो किती मोठा लांबलच कस तांदूळ असते ते वापरला तरी चालत दुकानदाराला अस सांगितलं दुकानदाराला सांगितलं बिर्याणीसाठी तांदूळ ते म्हटलं तरी तो दिईल ना ते?
ते दिल्ली दरबार म्हणून एक असतो.
हा हा हा.
का आहे.
हा हा हा हां.
मग आता ते कसं आहे? तुम्हाला हा आ ती पोच- करायचं असेल ना? म्हणजे अग- अदी ते ख. म्हणजे लोकांनी वाहवा करायला पाहिजे.
हा हा. हो हो. तेच की. हा.
पद्धतीच जर करायचं म्हंटलं तर- अ शक्यतो जरा थोडस इंद्रायणी तांदळातली नवीन बिर्याणी करावी. कारण दावत वगैरे अशी लांबड - तांदळ असतात. ते ते फक्त बिर्याणी साठी खास स्पेशल असत पण- आता जो आपण जे तांदूळ तुम्हाला सजेस्ट करतोय-
हा हा.
तो तांदुळ आहे इंद्रायणी.
हा. पण ते असं हे होणार नाही ना? गिचका वगैरे.
नाही नाही. गिचका म्हणजे कसा होतो? गिचक्याला पाणी तुम्ही जास्ती घातला की नाही?
हम्म.
तर तो गिचका होतोय. आपण त्या लिमिटेड- लिमिटेड साब म्हणजे थोडस, अर्धा कच्चाच तांदूळ ठेवायचा त्याच्याबरोबर.
हां हां हां ह.
आता तुम्हाला मी रेसिपी सांगतो. कसं करायचं ते? हा. आता पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का? तुम्ही ज्यावेेळी- अ. पहिलं काय करायचं? व्हेज नॉन व्हेज मधलं समजा तुम्हाला चिकन घ्यायचं असेल- तर चिकन पहिल्यांदा काय करायचं? स्वच्छ तुमचं स्वच्छ- छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर ते थोडस- अं. वॉश आउट करून. त्याच्यामध्ये मॅगनेट करायला तुम- हळद, मीठ टाकायचं.
हा हा हा हा.
ते आलं लसणाची जर समजा तुम्ही पेस्ट केली असेल त्याच्यामध्ये? तर त्याच्यात थोडासा गरम मसाला परत तुम- च हिची भुकटी वगैरे घालून- म्हणजे चटणीची. ह मिरचीची. तर ती ते थोडंसं ठेवून त्याला जरा मॅरीनेट करायचं.
ह् ह् ह् हं.
साधारणतः एक तासभर जर मॅरिनेट केला-
हां. हां. हां. हां.
तर बऱ्यापैकी ते अ टेस्टी होत.
हम. ह म्हणजे जेवढं त्यात ते मसाला मुरल तेवढं ते चांगलं ते हे होतं.
हा. मसाला कसय? बिर्याणीला ज्यावेळी तुम्ही बिर्याणी करताय ना? त्यावेळी तुझ्या मसाल्याचा फ्लेवर आहे ना?
ह हं. हं. हं. हं. तो मटणालाही आला पाहिजे. हं. चिक हं आला- पाहिजे. चिकन किंवा मटणाला आला पाहिजे तो.
तुमचं एकदा ती पेस्ट आहे ना? ती पेस्ट ची चव तुम्ही पहिल्यांदा- तयार करताना ना? त्याला रेशो घ्यायचा. म्हणजे कसं आहे? एक चमचा काय असेल ते ना- अ चटणी घ्यायच- सेल तुम्हाला. तिथं म्हणजे बिर्याणीमध्ये वगैरे तर साधारणः एक चमचा घ्यायचा अव - पण म्हणजे, म्हणजे बऱ्यापैकी पळी असते का नाही?
हम्म हम् हम.
अ एक बऱ्यापैकी एक पळी मिळते साधारणत एक, दोन शंभर ग्रॅम ची वगरे अशी पळी असती त्याच्यानुसार ते सगळ घ्यायचं
हा माप एक, एक सारखं त्याला ते हे झालं पाहिजे मे मेजरमेंट सारखं ते त्याच्यात ते हे पडलं पाहिजे
हो, हो, हो मग एकदा मसाला तुमचा व्यवस्थित झाला ना काय मग तुमचं ते मॅगनेट केलेलं मग चिकन वगैरे ते सगळं चांगलं राहतं चांगलं तथे मॅगनेट चांगलं झाल्यानंतर तर नेहमी प्रमाण आपण ते लिम तुमच हे करायचं जस सुकं करतो मटण आपण किंवा चिकन त्या पद्धतीनं ते पहिला तेलामध्ये थोडंसं अ बऱ्यापैकी एक दोन पळ्या तेल टाकायचं तेला ते फ्राय करायचं फ्राय म्हणजे नवीन प्रकारे सांगतो मी फ्राय करायचं फ्राय केला ना कि बऱ्यापैकी ते मॅगनेट केले असते ते चिकन सिक्स्टी फाय गत होतं ते
हं, हं, हं, हं
मग ते सिक्स्टी फाय सारखं झाल्यानंतर ते एका बाजूला काढायचं
हा
काढल्यानंतर काय करायचं नेहमी प्रमाण आपण ते व त्याच्यातला मसाला वगैरे तो जो असतो तो ऑलरेडी त्याच्या डिझोल्व झालेला असतोय ना मग इकडच्या बाजूला नंतर दुसरी स्टेप काय करायची तांदळाची तांदळा आहे क नाही हे तांदळ अर्ध कच्च शिजवून घ्यायचं अर्ध कच्च
हा, हा, हा, हा म्हणजे एकदम डायरेक्ट टाकायच नाही अर्ध कच्च जरासं
हा क अर्ध, अर्ध कच्च शिजून घ्यायचं आणि झारी असते आता नवीन प्रकारची झारी मिळते म्हणजे भजी तळायला वगैरे ते स्टीलची स्टेनलेस स्टीलची जाळी असते बघा
ह हाय की हा
तर ते बॉईल केलेलं म्हणजे तांदूळ जे आहे आपलं अर्ध कच्च झालेलं ते काढायचं वाफरलेलं अर्ध कच्चं काढून ते वाफलाय लावायचं ते वाफलेलं तांदूळ आहे ते काढून अ एका ह्याच्यामध्ये ठेवायचं अ पातल्यामध्ये
हम्
आणि त्यानंतर आपण जे मॅगनेट केलेल तळून घेतलेलं जे कुरकुरीत झालेलं जे हेय अ मटणाचे पिसेस आहेत किंवा चिकनचे पिसेस आहेत ते काढून घ्यायचे काढून घेऊन काय करायचे ते पईला खाली थोडस अ राईस टाकायचा
ह, ह
राईस टाकून त्याच्यावरती थोडस अ ते आपण जे मॅगनेट केलेलं जे चिकन आहे
ह ते त्याच्यावरचे टाकायचं हा, हा, हा
थराथर टाकायचा ह्याचा ते पण बॉइल करून हे केलेलं असत तांदूळ
चिकनच ह तांदळाच हां म्हणजे एक थर, एक थर चिकनचा एक थर तांदळाचा एक थर चिकनचा एक थर तांदळाचा असं
हा आणि थोडासा खायचा कलर असतो
हम्म
तू जरा त्याच्यामध्ये मिक्स कराय म्हणजे टाकायचा जरा तयार करून आणि अ लेअर केल्यामुळे काढत असताना म्हणजे ते वाफलायचं साधारणत.
हम्म
साईड ला कणिक वगैरे लावायची.
मग त्याला तेच हे लावताना जास्त हे लावायचं की असं मंद आचेवरती वरती हे करायचं
मंद, मंद आचेवरती वरची
मंदा आचेवर
ह जास्ती ह करायच नाही मंदा शे ववरची ते केलं ना. कि थोडस काय होतं अं जास्त प्रमाणात ते हिटिंग प्रोसेस होती.
हम् हम आणि ते थोडस कच्च राहिलेलं ते ते पण तांदूळ सगळं ते कोण म्हणजे हे जातं. अ शिजून जात इथे सगळं. हम ह ह
म्हणजे चिकन मधलं जे काय थोडंसं पाणी वगैरे राहिलेलं असते ते तांदळात जाऊन. त्या तांदळाला तो फ्लेवर येतो असं त्या प्रकारे त्यातन मग काय करायचं एक साधारणत तो दम दिलेला जो हे आहे. अं तांदुळ आहे. किमान एक साधारणतः एक पंधरा मिनिटं तर ते हीटिंग प्रोसेस ला ठेवायचे ते.
तसंच हां ह हां ह
नंतर तुम्हाला थोड नंतर त्याचा स्मेल येतो चांगला वास.
हा हा हा हा हा
तुमच ते शिजलेला ज जो वास आहे ना तो वास येतो. वसाला कि ते काढायचं काढून थोडस अ वर जे कवर आहे त्याच जे तुम्ही कणिक लावून जे दमसाठी दिलेलं आहे. ते फटून बघायचं आणि अ लोकांना वाढत असताना लेअरवाईज वाढायच मध्येच असं स्टेप बाय स्टेप काढायचे ते
काढायचं हा हा म्हणजे एकदमच सगळं हे करायचं ना हा हा हा.
ते लोकांना अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असं लागत.
हम्म ह म ते हे करताना अ त्याला ते थोडासा रसा वगैरे करायचा काय?
नाही नाही हे